हा अरे एवढ. ढं बोलत होत मग गप्पाच संपत नव्हत्या आणि ते बोलता बोलता कट झालं आणि ती तिकडन एकटीच बोलते तिला कळलंच नाही माझ्याकडून कट झालंय. हो ते आग मी एकटीच बडबड करते म्हणलं, राहू द्या आता परत लावू चल. आणि एवढ्या दिवसांच्या गप्पा बा
मी तेच म्हटलं ना गप्पा पण मारायला भेटतात आणि शिवाय एकमेकीं- नंबर पाठ व्हायला लागले हो डाईल करून करून
मोबाईल बघायला नाय लागत.
हा म्हणजे असं शोधायची जायची गरज नाही आता
हा मोबाईल कंटिन्यू जवळ असतो आपण काय करतोय?
आणि आता हे नाही-नाही हे कॉल करतात त्याने आपल्याला नंबर डाईल करावा लागतोय ना
हा
त्यामुळे आपोआपच पाठवतोय
हो हा किती दिवसांचा टास्क आहे? तुला माहिती आहे का?
नाही तीस कॉल च आहे पण, एवढंच माहिती ते किती दिवसात पण करा
ओके. तीस-तीस कॉले का?
हा.
मामींचे झाले पूर्ण, मगाशी मेसेज केलेला.
अग बाई हो काय? मामीनी को कोणा लावलंय काय माहिती? मला लावलेले आज सकाळी दोन तीन आलते मला पण हा
तीन झाले त्यांचे.
अगं काल फोन केलाता नाही, परवा फोन केलता. त्यांचे फक्त पाच आणि सहा झालते आणि आज टास्क पूर्ण.
हो एकशे ऐंशी मिनिटं म्हणे कंप्लीट झाले म्हणे लागेना फोन असं बोलत होत्या बाबा म्हणजे पूर्ण झाल्या म्हणे सुटले मी एकदाची, नाही- नाही त्यांनी काल तू बघित नाही नाही दुपारी फ्री होत्या नां तर अ ते बाळ वग घरी गेल्यानंतर मग त्यांनी खूप कॉल करायला घेतले.
हम्म- हम्म -हम्म.
तेव्हा चालूच होते मग त्यांचे कंटिन्यू कॉल कोन फ्री आहे का? आहे का? ह त्याच्यामध्ये झाले असतील बहु
हम्म.
बोलत होत्या मगशी. मी म्हटलं आता टेन्शनचे कुणाशी बोलाव.
आता ज्याचे डॉलीचा पण काय फोन नाहीये नाहीतर म तिला विचारायला.
केला ग मी सकाळी दोघींचे एक एक झाले आमचे.
ह-ह-ह.
पण नंतर नाही लागेना म हे असच बंद-बंद. सांगत होत काय बिझी असं काहीतरी सांगत होते. आता ते ह्याच ट्रान्स्क्रिप्शनच पण बरंच केलंय बाबा काय माहिती काय होतय त्याच.
मी मला आलेत ना आता दहा.
आले.
हम्म चार झालेत, माझे बाकीचे करायचे.
हा करून टाक.
हम्म.
देणार होते ना ते भरपूर आहे बाबा, आलं ते एकदम येत, नाही तर मग काहीच येत
काहीच नाही.
हो ना असं डेलीच पाहिजे मग.
आणि नाही ग काम आल्यावर असं होत तर करावंच कशाला सोडायचं.
मग काय तर.
हम्.
बसून कोण देणार आहे आपल्याला ना.
हो.
त्या बर ना मॅडम किती हॅडल करतात. म्हणजे आपल्याला डोक्याला हाड्याक होत. इतक फोन वर बोलून सुद्धा थोड्या वेळानंतर. त्यांना एवढे ग्रुप स बाासांभाळायचं. सगळ्यांना हॅण्डल करायचं
हम्म त्या भरपूर आणि प्रत्येक उप क्रम वेगळे वेगळे ते ऍक्टिव्हच असतात नेहमी.
हो आवड.
त्या यूट्यूब चॅनलवर टाकतील. मग इन्स्टावर टाकतात त्यां
हो ह्यांच्याकडून शिकण्यासारखा आहे ना? ज्या इतक्या ऍक्टिव्ह असतात त्यांच्याकडून आपल्या खरंच मला हे वाटतं हेवा वाटतो ह्यांचा.
आया आपल्यापेक्षा एवढे वयाने मोठे आहेत. तरी स गळ्या सध्याच्या काळा प्रमाणे पूर्ण माहिती आहे, नॉलेज आहे त्यांना. अपडेट आहेत म्हणजे सध्याच्या काळानुसार.
प्रेमळ बोलणं किती प्रेमळ आहे बघ त्यांचं. ते मला खूप हे वाटतं. सगळ्या त्याच्यामुळे कसं हो ना.
अग त्यांच शिक्षण वगैरे जाम झालंय, त्यांना बाहेरच्या देशात - देश्यात त्यात किती पेमेंटच ऑफर आलत पण त्यांनी नाही हे केल्या त्यांना इंडियातल्या महिलां! साठी काहीतरी करायचं हे पहिल्याच पाासून त्यांच म्हणजे हे हो हा स्वप! नच त्यांनी जॉब सोडला होता तो
हा हा हा.
भरपूर केलय त्यांनी पुण्यामध्येस सुद्धा किती महिलांना रोजगाराच्या संध्या मिळवून दिल्यात. जॉब मिळवून दिलेत.
आवड असते न त्याच्यामुळ हो
आवड पण आणि न म्हणजे त्या वेळ काढतात, म्हणजे असं आळस नाही ग करत.
हो तेच ना आवड असली सवड अ काय ते बोल तर ना सवड मिळतेच कशातला प्रकार
आणि मेन म्हणजे त्यांना घरातून पण मिळतय सहकार्य ते महत्त्वाचय
आ आपल्याला पण आहे पण आपल्या आपण बघ आप कॉलेज आणि हे सगळं करून जॉब पहिल्यापासन केला असताना आपण पण आज चांगलं ह्याच्यावर असतो.
फक्त एकच मार्ग त्याच्यावरच दर चालायच इकडं तिकड बिलकुल बघायचं नाही.
बघायचच नाही बांधावरून कसं जाताना सरळ चालतो पडलं तर खाली पडो म्हण तस झालं आपला संसार संसार
नाही आणि कम्फर्ट झोन मध्ये राहायची सवय लागलीय आपल्याला आसं म्हणजे थोड पण आपल्याला त्रास म्हणजे आधीच आपण विचार करतो नको आसं झालं तर कस होईल तसं झालं आणि मग घरातून पण वातावरण तसच भेटत गेलं ना मग मी तर पण हो कशाला बाहेरचे लोक अस हे नाही तशे नाही बसा घरा
हो ना पण आता खूप वाटत ना
आता का हो आता आता बघ ना माझी बहीणच नवीन शिफ्ट झालीय तिनी ध नवीन जाऊन ति त ओळखी काढून क्लास स्टार्ट झाले तिचे
हो ना, मग.
रेंटनी राहते आहे तरी सुुद्धा. नाही तर काही-काही ठिकाणी रेंटवाल्यांना अलाव करत नाही, क्लासेसला अलाव नाही करत अपारमेंट. मध्ये. तर तिथ जी प्रॉपर राहणाऱ्या बाईणी स्वतःच्या बंद केले आणि तिच्याकड विद्यार्थी. पाठवले. तिज शिक्षणाचं ते बघूनच आणि एवढं मी म्हणलं कमाल बाबा, शिवाय हर एक मोठ्या-मोठ्या क्लासमध्ये ॲप्लिकेशन पण दिले. तेमो द्यायला पण बिंदास जात. ते असा विचार नाही करत की आपण खेडेगावातनं आलोय इथं एवढ्या शहरात कस हे, जे होईल ते होईल म्हणते प्रयत्न करत राहायच विनकाम स्टार्ट. केलं बाई पाऊच बनवत. ते वैशा आपल्या मैत्रिणी सारख ते. हो. ते विकायला एका पार्लरवालीला दु दुकानात. ठेवायला लागली.
पण झाली. वा ती मम्मी सारखी ऍक्टिव्ह आहे.
हा, मी तेच म्हटलं ना, आणि आपण काहीच नाही आ आपण नको जाउदे-मरुदे. लोक काय म्हणतील. जाउदे-मरुदे हो आणि कस बोलायचं आणि नको मग तेच आपण ना. म्हणजे नकारला घाबर घाबरतो ग कोण काय म्हणेल त्याच्यानेच हे होत. ती ज नाही ती बिंदास आहे. ती म्हणते जे होईल ते होईल.
बरोबर ना, पॉझिटिव्हटी भरपूर आहे. मग त्या पार्लरवाल्यानी पण ठेवून घेतले ते प्रोडक्ट? अरे वा!
ती म्हटली तुला काय घ्यायचंय ते घे. मा मी जी प्राईस सांगितली ती त्याच्यात मला दे. तू त्याच्यात डब्बल नि वीक नाही तर टिब्बल ने विक मला काही प्रॉब्लेम नाही. हा.
आरे वा! ! हा ती शिकली कधी पण
अगं ते पहिल्याच पाासून तिकडे गावी राहत होती ना ते रुकवत त्याच्या ऑर्डर घ्यायची ती. आ मइ म्हणजे आईला माझ्या द्यायची मग ती थोड करायची इकडून मागवून घ्यायची. असं करून ती तेव्हाच शिकलेली.
म्हणजे काही ना काय चालूच आहे.
ती जर तेव्हा मिस्टरांना पेमेंट नव्हती मग क्लास घ्यायची सकाळी सहा वाजल्यापासून दुपारी एक वाजेपर्यंत आणि मग त्या मुली यायच्या आणि खेडेगावातल्या मुलींचं लग्न लवकर करतात ना ग बारावी झाली की. आणि मग ते आज दहा बारा खेड्यातून हिच्याकडे क्लासला यायचे मग ते रुकवताच्या ऑर्डर ती म्हणायची मी रुकवताची ऑर्डर पण घेते मग ते सगळ बनवून द्यायची होती घराला हातभार कपडे व बाय तिनी माझ्या इकडे येऊन माल भरायची, कपडे विकायची ते मिस्टरांना पगार चालू नव्हता तोपर्यंत तिने आख्खं घर सांभाळलं.
ह बघ म्हणजे आपण जे आधी बालपणात काहीच केलं नाहीे ते लग्न झाल्यावर सगळं सगळं वेगळं तरी पण. ति हे नाही
तसल्या खेड्यात राहून ती वर्षाचा तिचा क्लासचा इन्कम सहा सात लाख रुपये होता खेड्यामध्ये हा हो आणि रुकवताचे ऑर्डर ते वेगलीच बरच नुसत आणि बर ते असं आता खेडेगावातले क्लासेस म्हणजे शेतकरीच ना सगळे बऱ्यापैकी तर बरेच असे होते की फी पण बुडवायचे तरी सुुद्धा तिला तेवढं व्हायचं प्रॉफिट ती आणि तिच्या क्लासमध्ये हर चार आठ दहा मुलं फ्रीमध्ये शिकाय ची ते जे खरंच कष्टाळू आ हेत हुशार आहेत. त्यांना त्यांना ते आसचं मफी नव्हती घेत. मग ते काहीतरी असे मदत करायचे ग मॅ डम मॅडम म्हणून घरातलं काहीतरी पाणी भरून दे दळणं आणून दे असं भाजीपाला आणायची शेतातून हा फळं आणायची ज्यांच्या शेतात जे ते तिला भेटा यचं सगळं.
हो बरोबर आहे.
हम्म अग तुला काय सांगू एक तर विद्यार्थी एवढा गरीब ना त्याने तिला चार वर्ष हिनी त्याला शिकवलं अक्षरशः बारावीचे सी. ई. टी. चे क्लास सुद्धा